आमचालाकी नाही बसतय कुठे आहे ना म घे म्हणतोय नुसत तो
ते वॉकर आहे की नाही
वॉकर आहेत किवाॉकर आता खेळता वॉकर म्हण पडाय लाग होता तुला टी व्ही लावून देतो त त्याला बारीक आवाजात टीव्ही लावून देत त्यािवाय बसणार नाही हा बोला क
ह् त्याला काय तर खेळण्याची सवय लावायची अस सारख
त्याला नाही खेळतय कुठलं काय त्याला टीव्ही वगैरे लावून द्यायला लागतं त्याला
आ तर टीव्हीची सवय आवडते जास्त
काय मिनटला
टीव्हीची सवय आहे काय जास्त
होय टी व्ही बघतोय
आ हा व्हॉट्सअप चालूय तुमचं
वाॉट्सप आहे कीचाल
हम् बर बर मग इंस्टा आयडिया आहे काय
आहे इन्स्टाला पण बस अमृता सुुर्वे
हा हा मग
हा आणि काय म्हणताय
काही नाही निवान आता जरा तो आला कि त्याला झुपवायचं मानी फोन लावत कसायचं
होय
हम्म अजून बाहेरच खेळाल्यात आता कावरय कधी येते काय मात
हा हा हा हा
लाख
आहे काय मग बोला
सगळीच कामावर गेलीत
होय सगळे गेलात कामावर
लगलक नाही
मुलगा आलाय आता आलाय तो
हा
चाललंय ते खेळायचं चालय मुलांच्या बरोबर
हा हा
आला परत गेला प दोन वेळा आला दोन वेळा गेला चालूच आहे त्याच
आता एरजार आहे दिवसभर आता काय काम आहे
होय
दिवसभरातर हजार आहेच मारायचं
होय
मग
आणि काय मग
काय नाही तुमच्या मैत्रिणीतन कोण आहेत का नाहीत तिथं
इिकडं कोण नाहीत माझ्या मैत माझं कोण नाहीतच मैत्र्रीण स्कूलमध्ये शाळेत असताना तेवढ्याच की होत्या नंतर असं कॉन्टॅक्ट म जास्त कोण नाही कॉलेजमध्येध्ये पण नाहीच माझ्या नाही इथूनच माझी इथलीच एक म आगाव मध्ये मैत्रिणी होती माझी तीच शाळेत पण तीच होती तिच्या्यावरच असायची मी कॉलेज पण म पण ती एकटीच होती ती पण आणि ति लग्न झाल्यापासून काय आमचं काय एवढं जास्त क् म्हणजे असं नसतोयच आम्ही संपर्कात नसतोय जास्त त्यामुळे का एवढं अस फोन व पण असं वगैरे काही फोन करून बोलणं वगैरे असं बोलणं पण काही नाही होत घराजवळचीच होती इथली खरं दुसऱ्या कोण मैत्रीणच केल्या नाही ती तीच खास मैत्रीण होती त्यामु काय केल्या अस नाहीत मैत्रिणी मी दुसऱ्या
अ हा कधी भेटतात का नाही
कधी तरी आली तर समोरासमोर हा कधी आलीस कशी आहेस तेवढंच दुसरं काही नाही
कॉल वगैरे काय नाही
कॉल वगैरे काय नाही
ह
कॉल वगैरे काय नाही करत
ह
तुमच्या मैत्रीण
आमच्या आहेत कि इथच आहेत म्हणजे लग्न झाल्यात कॉल तेण करतोय की मेसेज करायच व्हॉटसअपला इंस्टाला
हा हा
चालूच असते रोजच कधी प आल्या की त घरा कधी मी तिकडे गेलो की त्यांच्या इडे जातोय कधी तर आम्ही मग त्या भेटल्या की कुठ तर फिराय जायचं मैत्रिणी म्हणजे अशा माझ्या लेव्हलच्या पण आहेत आणि माझ्यापेक्षा मोठ्या पण आहेत
हा हा हा हा
वयान माझ्यापेक्षा मोठ्या आहेत थोड्या आणि दोघी आहेत त्या माझ्या लेवलच्या आहेत
हा हा हा
ह हा अ बहिणी बहिणीच्या पण मैत्रिणी आहेत ना त्याच आहेत मोठ्या आहेत त्या
हा
सगळे एकदमच जातोय फिरायला त्याना इकडं तिकडं जायचं चालूच असते हम्म
हा हा मग काही नाही आले.
हा हा.
बोल.
झोपला का काय टी व्ही बघायलाय. टी वी बघालाय.
टीव्ही लावून दिल्या त्याला होय टीव्ही लावून दिल्या खुर्ची त्याची लहान छटी श. पुरचे
मण न झोपलाय हा. अ मणू शांत झाला वाटतं.
म्हणूनच शांत बसला आहे त्याला बारीक आवाज मध्ये लावून दिली टी व्ही
हा.
बसलाय बघत आता
हा हा म काय नाही आला आता येऊ याला आता झोपवायचं.
हा हा हा हा.
हम्म म
बोला.
मग
फिरायला वगैरे कुठे गेल तर काय नाही अलीकडं.
फिरायला नाही इकडे पाजर चालावला अस गेल तो राहत नाहीत बाहेर कुठे गेल्यावर मी इकड तिकडच कि मम्मीकडे गेल तो आठ दिवस मे महिन्यात सुट्टीला
हम्म हम्म. होय.
त्यात लय आणि नाही यातन बाहेरचं वातावरण बी सुटवत नाही ना लगेच आजारी पडतात.
हा.
तर मागच्या वेळेस गेलतो गणपतीपुळ्याला महाबळेश्वरती फिरून आलो आहे. आता बघू काय काय होतंय. हम् गेल्या वर्षीच ऑगस्ट महिन्यात
आता ह्या वेळेला बघू घ काय होय पावसाळ्यातच गेल तो. अंगारा क संक
खरं स हा समुद्रात खरं सोडत नाहीत ना पावसाचं
वय सोडलंच नाहीत. ह मार्लेश्वर गणपतपुळे केलो. पैजारवाडी केली. आणि मग तिथ ना आलोक आहे अंबाबाई कोल्हापूरची
हा हा हा.
आलो मग दुसऱ्या दिवशी
हा हा वस्ती
होय.
हा हा हां.
हम्.
काय नाही निवांत. फिरू ना आता झोपलाय.
बोल आता झोपते झोपते काय जास्त वेळ तरी
झोपतय की, एक दीड एक दीड तास झोपतय की.
हा हा हा.
एक दीड तास म्हणजे लय झाल त्यासनी झोपायला.
हा हा हा हा.
मग हम, तुमचं बाळ झोपतंय न्हव लय उशरपर्यंत.
झोपतोय तो. आता सकाळपासून झोपवला नाही तर झोपतोय जास्त वेळ
हा.
नाहीतर मग नाही झोपत मग दुपारी एकदा झोपून उठला कि, मग झोपत नाही. मग काम आवरत नाहीत. मग असं होते.
आ हा.
तो पाठीमागाण पाठीमागण फिरतोय ना, मग कामच होत नाहीत. मग त्याला नाही झोपवलं की.
बाहेरचं मग दूर शेजारी कोणं नाहीत बारकी पोरं तेन कोण?
नाही व्हय इथं कोण मी जातच नाही कुणाच्या घरी.
हा हा.
काय एवढं काय असं नाहीच.
म्हणजे कसं शेजारी लहान पोर असलेत का नाही येऊन खेळत्यात की नाही घरात आपल्या. मी तसं करतो. त्या पोरीसनी बोलवते खेळायला त्या पोरींच्या सोबत खेळत बसतोय किंवा आमच्या मुलगीसगं खेळत बसतोय.
नाही. आमच्यात पण कसं लहान व्हय हे हेज हेच की मो ठ आहे तोच हेच्याबरोबर खेळत बसतोय. आणि हेज काय टी व्ही बीवी बघण हेच चालू असते.
हा हा म्हणजे त्यासनी जरा बाहेर खे खेळाय सोडायचं. लईच असं घरात हे होते नाही.
होय. ते पण हाय खरं, हे नाही बारक्याला तेन लक्ष द्यायला ते ना अजून बारका आहे तो तोंडात वगैरे काय पण घालतोय.
हा हा. जरा बाहेर
अजून त्याला सोडून काय उपयोग नाही. तसं मग बाहेर मगं त्याचं पप्पा तेज असत्यात की तेव्हा घेऊन जात्यात. पप्पांचे तीन चार ना असतात काम. असत्यात की त्याला घेऊन जातात फिरवून आणतात नाहीतर रस्त्यावर रोड आम्हचा आता नवीन बांधला इथ पुढं समोरच मग तिथं मीच इथं घराच्या ते पायरीवर बसतोय इथं खाली आणि त्याला सोडायचं मग रस्त्यावर खेळायला असं करतोय मग.
होय. तसंच करायच जास्त घरात हे करायच नाही. म्हणजे बाहेरच्या वाता तावरणात गेल्यात की जरा समजूतदार होत्यात की नाही म्हणजे कळत त्यांचं बाहेर
होय. होय.
आमची मुलगी तर बतीला बाहेर काढलं नाही लहान होती म्हणून,
हां
आणि तिला घरात कोणतरी आमच्या घरातलीच तेवढी माणसं बाहेरचे कोण आली की त्या माणसांच्या बसायच नाही. माणस बघायची ते रडायचे. कार्यक्रमाला गेले की लय अवघड सगळ्यांच्यात. गर्दीत म्हणजे असं जा गर्दीत जाऊ
आमचा बारका पण आमचा तसाच आहे सेम
मग गर्दीत घेऊन जायचं. म्हणजे
रडतोय तो होय.
हम्. मग आमची मुलगी तशी करत होती. आता आता कमी आल्या नाहीतर, चार पाच वर्षाची होऊ पर्यंत तरी पण तशीच कुणाच्या लग्नात जायच नाही कुणाच्या कार्यक्रमात जायच नाही गर्दी घरात घरात जरी कोण आलं घरात गर्दी करायची नाही. अशी करायची म मुलग्याला मी कुठे पाहिजे तिकडं घालवते. बाजारात घालवतोय गावात घालवतोय शाळेत बी नेऊन बसवतोय.
हा हा हा.
लय अवघड होतय बाहेर गेलं का नाही काय वेगळंच करतात पोर
होय.
ह आता माझ्या भावाचं लग्न होतं तिथन परत आलतो मी राही ना म्हणताना अक्षदा टाकल्या आणि परत आलो अशी मुलगी करते आमची.
चाल ते तुम्ही कट करा तिकडून मी आणन थोड्या वेळान करतोय.
हा एक पाच दहा मिनिटान करा याला झोपवतो तोपर्यंत.
बर बर चालते चालते हा हा चालते चालते हा.
ब